हॅलो ह ताई बोला हो आवाज येतोय काय नाय बसलोय चहापाणी झालं आताच हल हम्म त्या म्हटलं तुमचं आटपलं अच्छा
हो हो आत्ता चहा पिला आणि म्हटलं जरा फोन काय करावा
हो हो तुमच टास्क पूर्ण झालेले दिसतंय त्याच्यामुळे मला कॉल लागलाच नाही
न्हाही झाले कम्प्लिट
अ म्हणजे माझा जो आहे ना सध्या चालू
हा
त्याच्यामधले तुमचे झालेले आहेत
हा का
हा त्याच्यामुळे ते लागलं नाही
काय माहिती बघू प्रयत्न करू पुन्हा
हो हो बर मुलं खेळतायत वाटत आजूबाजूला
हो आहो हित भरपूर भरपूर मुलं खेळतात खाली आता त्यांना नाही येते का तिकडे घेऊ
नाय आसू द्या आसू द्या
न मी बाल्कनीत बसले ना बाहेर आतमध्येध्ये जरा गेले की रेंज येत नाही अ मग रेंज गेली की ओपोआप कट होतो
हो हो
त्यामुळे रेंजमध्ये बसायला लागत आता मोबाईलचं बघतोय ना कसं हाय
हो हो सारखा ह्यो होतय रेंजच जाते
हो ना नशिब ती मुलं खेळतात म्हणून बाकीचे नाहीतर मुलं मोबाईलच घेऊन बसतात
हो हो
आताच्या मुलांना मोबाईलशिवाय काही जमतच नाही
हो सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत तेच परत आल्यानंतर त्री तेच.
हा ना सिटीत तर तेच भरपूर असतं जास्त करून मोबाईलच बघ. प हित नाही हित मुलं संद्याकाळची दररोज चार वाजले की खेळायला येतात.
हम्म हम्म आमची पण जातात पण असं पाऊस वगैरे असला सध्या कि मी पाठवत नाही बाकी.
हा ना पावसात नाहीच ना येत खेळता आता तीन चार दिवस जरा ऊन पडलय.
हो हो जातात हो हो आहे आहे.
पाऊस उघडला असेल ना.
हो सदा भरपूर ऊनच आहे.
हा म्हणजे पाऊस म्हटला आता मी ल आलो आ. तवायच रवून घ्या त्यामुळे पाऊस थांबलाय.
तुमचे काय सुकवायचं असेल सुकून घ्या.
हो.
हम् का म्हनट बाकी.
बाकी काही नाही बघा. तेच आता जेवढं म्हणजे मोबाईल चांगला आहे ना तेवढा म्हणजे. वाईट सुधे मोबाईल मु किती किती प्रॉब्लेम येतात.
आत्ताचीच गोष्ट आहे आमच्याकडे प म्हणजे महिना झाला असेल एक मुलगा रात्री अस. ल शेजारी ठे झ. जेवण वगैर व्यवथ म्हणजे असे म्हणजे असं चोवीस सत्तर पंचवीस असेल. आणि त्याने काय केलं मोबाईल बाजूला ठेवला. पण त्यातन त्याला रात्री काहीच कळल नाही त्याच ते व्हायरल हे झालं आणि मग त्याच. णजेच झाला तो ऑफ झाला त आणि नंतर ह्याच्या रिपोरी मस्त हे आले. कि त्याला शॉक बसला अस मोबाईलचा वगैरे.
हा.
हो आणि त्याच्यामुळे त्याच लेट झाल.
होय ना आता म कधी काय होईल सांग.
सांगताच येत ना आपण बोलतो जेवढं चांगलं तेवढंच वाईट पण आहे ते.
हो हो खरच आणि ते म्हणजे कोरोना आला. म्ह ज. न ना मोबाईल त्यांनी सुद्धा आ अड्रॉइड मोबाईल घेतले त्यामुळे. आणि त्या टाइमिंगला कसं सगळं मोबाईलवरच मुलांचा अभ्यास वगैरे असायचा ना.
मुलांना जास्त मोबाईलची सवय लागली आहे आता आमची. आमची मुलं पण जास्त मोबाईल नाही घ्यायची. हे जे कोरोनामध्ये जे सुरुवात केली शाळेची तेव्हापासून असत.
जास्त.
जास्त काय गेम कुठला काय कुठलं. आपल्यापेक्षा जास्त त्यांना समजतं कुठून डाउनलोड करायचं. कुठे काय आहे सर्व आपल्याला शिकवतात.
हो आपल्याला काही कळत नसेल तर आपण नवी.
हो हो लान असून सांगतात बरोबर.
बरोबर हो ना. आणि त्यावेळेस कसं झालं की सगळं म्हणजे मोबाईलवर असल्यामुळ. त्यांना ते मोबाईल द्यावच लागत होत. आपल्याला आता एवढी सवय त्यांना ते लागून गेले ना. आणि कसा विषय आहे की शाळेचं होमवर्क वगैरे सगळं.
हो हो त्याच्यावरच. आमचं पण अजून त्याच्यावरच आहे रेग्युलर शाळा अस तरी कुठले नो. द्यायचे असेल तरी मोबाईलवर.
हा ना मग त्यामुं कसं सगळं मोबाईल दिल्याशिवाय पर्या आहे. ण नसतोय आपल्याकड असा विषय होतोय आणि आपण हा. विचार करत नाही की त्यांना बाबा डोळ्याला त्रास होत होय मोबाईल बघितल्यानंतर बर म्हणजे पण हे म्हणत नाही पण भरपूर त्रास होत असतो डोळ्यांना.
काही मुलाला किती लहान वयातच मोठे मोठे चष्मे लागतात.
हो हो आता बघताय ना आपण त्या वयात होतो तेव्हा कि ते आपल्याला चष्मे होते का काय होते. ते आण आता
मैदानी खेळच माहिती नसते कधी बाहेर पर-पडायला मिळतं अस व्हायचं.
हो आपल्या वेळेस मोबाईलच नव्ह तेना एक छोटा बटणाचा मोबाईल असला तर घरात तोपण कुणाच्या.
पण हां नाहीतर म शेजारी किंवा दुकानामध्ये असं असतं तेच
हो हो
तेच्यावरच असायचं अन् जास्त करून आपण बाहेरच खेळायचो किती भारी मज्जा याय ची बाहेर खेळायला.
आता तेच बाहेर मुलांना जायला सांगाय लागतं बर मग जात ठेवा ते मोबाईल बाहेर जा.
हो आता मोबाईलमुळं ना मुलांना वेड लागायची वेळ आल्या अशी काय काय मुलं तर झोपत सुुद्धा तेच करत असतात. आता असं रील्स येत्यात बघता ना तुम्ही. की मुलं झोपत सुद्धा तेच करत असतात.
तस त्यांचे हातवारे चालू असतात काही मुलं ते गेमचे पण बोलत असतात.
हो हो आन् ते पब्जी निघालं त्यावेळेस तर किती किती म्हणजे पोरं हे झालेली त्याच्यात. भाळलेली पूर्णपणे.
पूर्णपणे पण आता ते जरा कमी झालंय प्रमाण.
हो ते गेमचं बंद झाली ना. त्यामुळे ते कमी प्रमाण झालं.
फ्री फायर वगैरे ते. ते पण खूप खेळतात मुलं.
हो.
काय म्हणते बाकी
जसं आपल्याला काय त्याचा उपयोग पण आहे. कुठलं काय गोष्ट शोधायला किंवा आता सध्या काही मुलांना काय करतात. शाळेमध्ये एसे वगैरे लिहाय दित पण नाय आपल्याल शोधाय लागतो त्याच्यामुळे तो उपयोग पण होतो तसा.
हां आणि त्याचं म्हणजे जेवढा फायदा आहे किनाय तेवढं म्हणजे. अं जेवढं हां
आप ते आपल्यावयात आपण त्यातून काय घ्यायचं अन् काय नाय.
काय होत ते बरोबर
त्यात वाईट गोष्टीपण आहेत आणि चांगल्यापणेत. पण काही काय मुलं कशी करतात की एकदा वाईट गोष्ट आलीना समोर, की तेज आवडली ना कि मग ते त्यातच रमून जातात.
हो तेपण बरोबर प्रति मुलं
हो. त्यामुळे विचार करून म्हणजे मोबाईल द्यायचा म्हणलं ना. कस त्यांच्याबरोबर बसावचं लागतं आपल्याला.
हा काय बघतात काय लक्ष ठेवायलाचं लागतं.
तुमची मुलं ला मोठीयेत का?
हं नाही
झोपले. हम्म
अ म्हणजे अजून तरी नाही. एक पण हं हं इल थोड्या दिवसाने एक अहं हं.
ठीक आहे चालतयं.
माझ्या बहिणीच्यायेत ना, मंग त्या सारख्या मोबाईल घेऊन बसत्याता.
अच्छा.
भरपूर मोबाईला दमवतात त्या पण, पण दे मा ती बहिण आहे ना ती देत नाही त्यासनी मोबाईल कस मुली तर म्हणजे कशा असतात त्या की एक प्रश्न त्या डबल डबल विचारतात. लहान मुलं कशी असतात ती गोष्ट बघितली का नाही की चार वेळा तेच विचारतात. विसरतच नाही ते आई हे काय आई हे काय मंग आपल्याला सांगता पण येतं नाही व्यवस्थित त्यांना तेवढे लहान
व्हिडिओ असतात तेही बघतात मग आपलं पटकन हे करायला लागतं. हम्म.
आणि मुलींचं कसं असतं की बाबा एखदी गोष्ट त्यांनी बघितली ना. त्यांना त्याचं उत्तर भेटल्याशिवाय त्या शांत पण बसत नाही.
नाही हे काय ते त्यांची चौकशीती जाम असते.
जाम असते आणि ते एकदा चरून बसत नाही चार वेळा विचारणार आपण कुठं का असना. आई ते काय होतं ग आई ते काय होतं ग नक्की काय विषय होत.
काय होत हा ते कोणाचं झालंय काय सगळं त्याला माहिती लागते.
लागते आपल्याला जेवढं माहित नसतं ना तेवढं त्यांना माहित असते.
हम्मं मूल आहेच तशी हुशार पड. हो काही करतात.
हा ना म्हणजे अ
म्हणली हे पण माहित काय ऑनलाईन मागवायचं कुठ हे बुक करायच. सर्व
सर् म्हणजे मोबाईल आल्यापासून बरं पण झालं म्हणजे तसं. काही काही गोष्टी म्हणजे भेटायला लागल्या वगैरे. पण माणूस ना आळशी झाला पूर्ण.
शे झालं हे बरोबर आहे सगळं ऑनलाईन हात दार समोर येते ना.
हा ना.
बाहेर जाणं आजूबाजूच बोलणं पण शेजारीकोण आहे ते पण माहिती पडतं नाही काय काय पजा
हो पहिले कसं म्हणजे उन्हाळी सुट टीला वगैरे आपण गावाकडे गेलो तरी बसत होतो आपण सगळ्यांसोबत बोलत वगैरे आता तसं कोण बसतच नाही.
ना आता कोण मोबाईल घेऊन बसत जाऊन त्याच्या शेजारी जाऊन बसतात. ते आहे.
कोण आलेलं पण कळत नाही शेजारीन गेलेलं बी समजत नाही.
हो ते बर अजिबात नाही.
मोबाईल नव्हता त्या टायमिंगला आपण स्वयीच्छेन जाऊन त्यांची गाठ घेऊन बोलून चार गोष्टी येत होतो आता हा एक फोन
पण होते आता आवड पण नाही लहान मुल नुसती हा आले ना माहिती ये फक्त बास तस आपण आपल्या वेळेला नाही. आलेय सगळं त्यांच्याशी बोलय ते करा आवड होती आ तर ते मुलांना मोबाईलमध्येच घुसलेले आहेत.
हो आपल्या वेळेस कसा धंगाणा असायचा तो आपण खेळ खेळायचो ना बाहेर. मग सगळे मुले एकत्र येऊन सगळे खेळत होते किती छान वाटायचे. आता कसं आहे ते मुली खेळाय जरी बाहेर गेले तरी खेळत नाहीत.
नाही मोबाईलचाच विषय हा त्यांचा मोबाईलचा विषय हे कुठला गेम आहे तो कुठला आहे तो घेत. स का तू माझ्याकडे आहे त्याचा नंबर काय हा. गाड्यांचे नंबर काय मोबाईलचे त्यांचे हो हो. हो.
आपण मिळून खिळू मग आ.
हो हो मी तुला करते तु मला ऍड कर हे चालूच अरे लान लहान मुलांच जास्त वाढलं ह. मोठ्याना
जास्त हो आपल्या वेळेस नव्हतंच ना ह्या गोष्टी त्यामूळ आपल्याला कस जरा जरी बघितला तरी कंटाळा येऊन जातो. आ त्या गोष्टीचा तस त्यांना त्यांना कस नवीन नवीन ते दिसतय ना सग
हा हो ते ना त्याच्यामुळे ते घेतात आणि बसून तेच करतात.
आपल्याला कसं ते होऊन गेलेल्या गोष्टी येतात परत परत आपल्याला त्यामुळे आपल्याला बोरिंग वाटायला लागलं आता ह.
बोरीग वाटा लागलं.
चालते मग करते मी परत
हो हो हो चालेल चला बाय.